हॅलो हा येतोय. तुम्हाला येतोय.
हा मस पाठीमाग कसला तरी वेगळा आवाज आलाय असं.
जेतोय.
हा हा.
काय करताय तु मी बसले निवांत वारं घेत.
हा हा.
तुम्ही काय करता?
मी पण तेच करालोय.
झाले का मग सणाची तयारी वगैरे
हम्म चालूय आता.
अच्छा किती वर्ष झाली? आमच्याकडं नसते तो सन दार्जिन नाही म्हणतात.
होय मग करत नाही काय तुम्ही.
नाही जात नाहीत आमच्यात वडाला ते काय म्हणतात की जो नवरा असतो त्याला आजारी पडतो किंवा त्याला काहीतरी संकट येतं असं म्हणतात. आमच्यात गेल्यानंतर त्या सणाला. त्यामुळ जायचं नाही म्हणतात वडाला.
आमच्यात करतात सगळे ज
होय ना नाही तर कोण ना कोण वारत तरी असतंय भावकत असा विषय होतो.
काय काय?
वारत कोणतरी म्हणजे
मग पूर्ण अस तुमच्या समाजातच कोण करत नाहीत का? हा हा हा मी पहिल्यांदाच ऐकालोय असं.
म्हणजे असं म्हणजे आमच्या समाजातच नाही म्हणजे आईकडे माझ्या करत होते माझ्या मिस्टरांकडे करत
हा.
एखाद्या ठिकाणी नाही ना हे होत सुूट होत नाही काहीना. प्रत्येक ठिकाणचे प्रत हा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे येतात. म फोटोशूट वगैरे केलं असेल.
हा पहिला पहिला केलेलं.
तेच मी पण तेच म्हणलेलंं यंदा फोटोशूट वगैरे करायचं. सगळी तयारी वगैरे केली आणि कळ की करायचच नाही.
होय नुसत फोटो साठी तेवढं आवरायचं सगळं. करायचं आणि नंतर
च म्हण नुस फोटो तरी काूया म्ह नाही म्ह कोणी बित आता वरडताल घरातली म्हणून नाही केलं.
हे तरी सगळ्यांच्या सा आवडतंच नसत.
हो आता बघू संक्रांतीलाच. संक्रांतीलाच आता बघायचं फोटोशूट. वगैरे मस्तपैकी
हम्म हम् अस पारी असत.
आणि काय म्हणताय तुम्ही
खोउ. हॅलो तू फिरायला आता सध्या तरी नय. परवा जाऊन आले म्हणजे गेल्या महिन्यात वगैरे जाऊन आले.
हा. फिरायला मग
् आम्ही अ ह्याला बालाजीला जाऊन आले.
हा.
हा.
तुमच्या इकडे फिरायसारख अम् फिरायला काय काय?
आहेत तिकड स्पॉट भरपूर पण जवळच असल्यामुळे अस सारखं सारखं बघून नाही. त्यात एवढं काय?
हा आ आम च्याकड आहेत पॉईंट पण जास्त करून पावसाळ्यात बघायसारख्या आहेत.
हा ह.
च फिरायला मज
पापुजपू एकटा जाऊन आणलाय हा पेपस्या हा हा. स आहे. आमच्यात पण इकडं हायत तस ते धुळबा रामलिंग अ मंदिर आहे. ते असं म्हणजे जुन्या काळातील मंदिर आहेत. आणि नरसोबावाडी वगैरे हा.
हा मी आले एकदा तीत आलेय रामलिंगला. भरपूर मस्त आहे ते वातावरण तिथलं.
हो. तिथं काही जुनी विहीर आहे आणि ते रामाने म्हणजे तिथे वस्ती केलेली त्यामुळे ते म मंदिर तयार केल्या तिथं.
हा मला काही एवढं माहित नाही नक्की कसं आहे. पण फिराय म्हणून आम्ही आलेलो पण तिथलं कसं पहिलं काय माहित नाही ना असं नक् ककी कस तिथं देवळ आलं काय माहित त्याच्याबद्दल काय माहत नाही. तुम्हाला माहित आहे का?
हा म्हणजे लहान असलं म्हण माझ माहेर च ते त्यामुळे माहिती आहे ते तिथलं मला असं. असं म्हणजे तिथे काहीतरी वनवासाला जाताना एक वस्ती केलेलीत आणि तिथं काहीतरी बाण मारलेलीत वाढत दगडात.
हां आ.
मग त्यावेळीपासून तिथं प्रथा पडलई ती.
होय ना.
हम्. तिथं पाणी जास्त नव्हतं मग त्यामुळे ते म्हणजे दगडात असं बाण मारून पाणी पाझर फुटलं ते दगडाला आणि मग विहीर तयार झालेय तिथं आणि हा त्या विहिरीचा आमच्या गावाला पाणी येत हो तो पूर्ण हम् ति चौकोन विहीर आहे ना ती
हा हा
मंदिर पण छान आहेेत आत
होय इकडे आम्ही जास्त जास्तकरून कास, धारेश्वर वगैरे इकडच जास्त करून फिरायला जातो दुसरी पॉईंट नाही इकडे फिरायला आला असाल कधी कासला वगैरे
अ नाही का भागायला नाही कधी आलो आम्ही जास्त
हम्म एकदा येऊन बघा मस्त आहे कासला वगैरे वेगवेगळी फुलं येतात लय लांबून लांबून माणसं येतात बघायला
हो ऐकलेय मी पण पण असं कधी जायची वेळ पण आली नाही आणि असं इकडं कधी तर जाऊ म्हटलं की दुसऱ्या कुठल्या तरी त्यांच प्लॅनिंग ठरलेलं असते मग आणि तिकडच जायला लागतय
हा ना आम्ही सारखं जात असतो इथून जवळ आहे ना मला मग आम्ही सारखं जातो पावसाळा झाला, एक तास ला लागतो फक्त
हा हा हा
फक्त मी काय होतो अस चढला असत असल्यामुळे वेळ जातो ना जास्त गाडीवरून जायच म्हटलं की
हा हा
जाता येत नाही जास्त डोंगरावर कसा रस्ता जातो आपला वाकड तिकड तस टाईप मध्ये आहे रस्ता
हा हा म्हणजे शिस्तीतच जायला लागत असंत
मग एक तासभर लागतो जायला आणि वर गेले की मग सगळे फुलं वगैरे चालूच
हा हा मगत फारतो
तुम्ही काय करता घरीच असता का जॉब वगैरे
होय घरीच असते मुलगा एक आहे लहान
हा
त्याच्यासाठी घरीच थांबायला लागते मला
हो ना आता शाळेतून आलेत म्हणल्यावर त्यांचा अभ्यास वगैरे घ्यायला लागत असेल ना
च चालू केले शाळा
पोरांना नको वाटत असल आज शाळेत जायला आता नुसती शाळा चालू झाली एवढं म्हणजे ऊन लागतय अजून आणि शाळा चालू लवकर झालं तर असं वाटतंय त्यांना सगळ्यांना
होय आणि आधी कस आपल्या वेळेला पाऊस तेन असायचं छान वाटायचं पावसाळ्यात शाळेला जायला आता तसं काय होत नाही कारण पाऊसच चालू नाहीे आपल्याला जे आपण जे एन्जॉय केलय ते ह्यांना मिळणा झालंय
मिळना झालय आणि आत्ताची मुले सगळे बघितले ते मोबाईल मध्येच बसतात कोण खेळायच्या बाबतीत पडतच नाही. नाही तर आपण म घरी आलो की खेळायलाच पळायचो. खेळायच्याच बाबतीत कधी म्हणजे मोबाईल हातात घेतलं अस आठवत पण नाही.
तेव्हा नसायचच पप्पांच्याकडे असायचा तो पण कधी येतील त्यावेळेला मिळणार. दहा पंधरा मिनिट हा एक कीपॅडचा. हो तेच बगच गेम खेळत बसायचे काहीतरी बॉल साप खातेेत तसा काही
गेम असायची हो तेच खेळाय मजा कि तेच आता त्या मुलां ना आताच्या मुलांना तो मोबाईल दिला तो फेकून देतात. ते म्हणतात आमाला हार्ड ख आम्हाला मोठा मोबाईल द्या युट्यूब लावून. पण त्या मोबाईल मुळं शिकायसारखं पण आहे बऱ्यापैकी त्यातलं. मुलांना शिकवायला लागत नाही. हा. पण ते पण कस आहे की मुलांना शिकवण्यावर आता जर त्यांनी शिकण्यासारखं घेतलं त्यातलं तर ठीक आहे. नाहीतर ते वडिलांवर पण लय अवलंबून आहे. वडिलांनी म्हणजे आई वडिलांनी काय नक्की त्यांना दाखवायचं. कुठली सवय जास्त लावायची मोबाईल मधलं बघायला. त्याच्या वर पण जास्त अवलंबून आहे ना.
होय.
नाही तर आताची मुलं काही म्हणजे जे आता काही व्हिडिओ येतात बघताना तुम्ही म्हण जो येईल तो बघतात व्हिडिओ.
अन् त्या पद्धतीन
वागायला आणि लहान मुलं कशी तेच शिकतात जास्त जे डोळ्यान बघतात ते.
होय. आणि काय तेच आता हच्या शाळेचं पण चालू आहे आमचं. आता सोमवारपासन चालू करायचं म्हणाले. म्हणजे त्याची शाळा आता चालूहून आठवडा झालाय. पण आम्हीच जरा लांब असल मग होय. एक तारखेला चालू झाले त्याचे.
हा नको वाटत असल जायला ना एवढ्यावर मी तर ना शाळेत तर गेलेच नस
आणि जरा अंतर पण जास्त आहे ना इथून. त्यामुळ आणि लगे
याला सवय नसल्यामुळे बसणार पण नाही हा म्हणताना मग आम्ही जरा लेट पाठ वायच आणि आम्ही थोडा वेळ थांबायच आणि मग घेऊन यायच असा विचार करायलोय आता.
होय ना ते तसच केलं पाहिजे का तर आताची मुलं जा स्त शाळेत बसायला मागत पण नाहीत.
होय.
शिक्षक म्हणलं की पळून यायला बघतात.
हम्म ते शिक्षक म्हणण्यापेक्षा ते शिकायचं काहीतरी ते विचार करूनच पळून येत.
म्हणतात घरी जाऊन आईला दमवलेल ब र आणि ते सवय लागलेली असते ना आईला दमवायची मग तिथं शिक्षकांना दम - - वता येत नाही.
हम्म. इथे सगळं आम्ही ऐकत असतोय त्यांचं - -
हा आणि जरा ऐक ना कि बसला चटका मग पोरगं बर शाळेत जातयं. त्या माराच्या भ्याने तर निम्मी अ - - दी पोर शाळेच जायची बंद होतात.
होय.
पण आताचे शिक्षक मारत नाही. जास्त प्रेमानं घेतात. पहिले शिक्षक किती मारायचे ना?
हो. आता जरा स्ट्रिक्ट झाले ना वरन लहान मुला म्हणजे मुलांना कोणत त्रास द्यायचा नाई. हात उगारायचं नाई. असे सगळे नियम चालू झाल्यात. शिक्षकांना पण
चालतंय मग झालंय टाइम ठीउ का.
काय.
ठीयू का म्हटलं बाय.
हा हा ठीक आहे बाय.
ह